हा येतय तुम्हाला येत ना व्यवस्थित. माझा आवाज
हा येत येत काय करताय?
काय नाही बघा.
हा हा अहो काय नाही निवांत आहे बघा, तब्येत कशी आहे?
हो बरी आहे निवांत. चालले की आपलं निवांत घरात. लस
होय होय होय म
हम्म.
काय आता मग अ अ विशेष असं काय काय नाही काय काय पदार्थ खाताय तुम्ही. आता तुमच्या ह्या पीड पीरियड्समध्ये
आता सध्या जास्त भात असतो दूध, भाकरी हा वरण भात, भाज्या भर पूर पालेभाज्या दू तू लाडू रिंकाचे हेच की ते सुंटवडा म्हणतात. ते हम्म तसलेत चालू आहे जास्त, म्हणजे असं लिक्विड फॉर्म मध्ये जास्त चालू आहे. हम्म.
हम्म हम्म मग तुम्ही म वेगळा असं म्हणजे मला हा अशी जेवणाची आवडचं आहे. त्यामुळं तुम्ही म्हणजे कोणताही जर पदार्थ विचारला तर मी सांगू शकते. जसं
म्हणजे काही विचारलं तर
हा काही ही कोणताही पदार्थ.
बरं. पण म्हणजे अशी तुमचीत जास्त अशी छान अशी बनणारी रेसिपी कोणती मग?
हा. हा असं म्हणजे व्हेज मध्ये व्हेज मध्ये किंवा नॉन व्हेज मध्ये
दोन्ही सांगा काही नाही आम्ही दोनही पण चालत आम्हाला
हा हा ह हा हम हमा मग मी तुम्हाला बिर्याणीची रेसिपी सांगते
चालतंय की हो हो सांगत
ह मग समजा आपल्याला जर एक किलोची बिर्याणी करायची असेल
हा
त्यासाठी ती दावतचे तांदूळ घ्यायचे एक एक किलो तांदूळ ह एक किलो तांदूळ असेल तर चिकन अर्धा किलो घ्यायचं
बर हा
चिकन आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि दोन घेतल्यानंतर त्याच्यात आलं लसूण पेस्ट
हम्म
आपली हळद पावडर अर्धा चमचा अ लाल तिखट अर्धात चमचा अ त्यानंतर कन मस् साला एक पॅकेट टाकायचं त्यानंतर बिर्याणी मसा तरऱच एक टाकायचं
हम्म
आपली हिरवी मिरची असते ना हरवी मिरची अशी कट करून एक टाकायची कसुरी मेथीथोडी टाक कायचे आणि दही टाकायचं मॅरिनेशनसाठी मही दही वगैरे लाावलेलं असतते ना मग ते कसं अ एक ते मॅरिनेशनसाठी तसंच ठेवून द्यायचं त्याला
म्हणजे चिकनला हे सगळं मॅरिनेशन करून ठेवायचं
हा अर् तसा तस लावून ठेवायचं मग त्यानंतर आपण तांदूळ धुवून घ्यायचं ते पंच्याहत्तर टक्के असं शिजवून घ्यायचं
हा
तांदूळ मग त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकून शिजवून घ्यायचं म्हणजे एकदम असा सुटसुीत तो भात झाला पाहिजे मग ते शिजत शिजत असताना त्याच्यामध्ये आपलं तमालपत्री लवंग दालचीनं खडे असतात ना तसेच टाकायचे आणि आपलं चक्री फूल वे ज हे टाकून ऐंशी टक्के असा भात तो शिजवून घ्यायचा
हम्म हम्म
तो शिज शिजवून झाल्यानंतर आपण आप आपलं कांदा असतात ना ओनियन एकदम फ्राय करून घ्यायचे असे लालसर एकदम फ्राय कर करून घ्यायचे त्यानंतर एका जाड टोपामध्ये जीत टोप जाड असला पाहिजे त्याच बुड किने जाड असलं पाहिजे ते जाडबुडाच्या टोपामध्ये तेल घालायचं च मग त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून आपण ते मॅरिनेशन करून ठेवलं
हा
ते चिकन ते तेलामध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर ते झाकण ठेवून थोडं ते एक पंचवीस तीस टक्के म्हणजे पन्नास टक्के तर ते शिजलं पाहिजे चिकन पाणी वगैरे काही घालायचं नाही त्याच्यात असंच ते ठेव म्हणजे उकडवून घ्यायचं त्याच्यानंतर त्यातलं थोडं चिकन काढून घ्यायचं मग ते आणि त्याच्यावर मग तांदळाचं आपल्या भाता
त्याची एक लेअर आणि ती एक लेअर दिली ना मग त्याच्यावर कांदे असतात ना आपण फ्राय केलेले ते थोडे कन टाकायचे त्याच्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकायची मग परत चिकनचं लेअर ब्रेक द्यायचा म असं चिकनचा एक लेअर भाताचा एक लेअर म्हणजे जेवढ्या आपल्याला लेअर पाहिजे आहेत ना तेवढे असे लावून द्यायचे आणि आपण हे जर आपण फूड कलर जर टाकणार असल
हा हा
छोट्याशा आपल्या म्हणजे एकाच्या टोपामध्ये थोडं दूध आणि थोडा कलर टाकून
हा हा हा
त्याला जेवढे का ते कडेला असं थोडं थोडं सोडायचं फक्त तांदळामध्ये आणि त्याच्यावर ढक्कन झा पुंद अस म्हणजे वाप गेली नसली पाहिजे त्याची मग ते आतल्यात म पा पाणी वगैरे त्याच्यात काही घालायचंच नाही ह मग ते एक वीस मिनिट मंदाचे वरती शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर ते आपली बिर्याणी तयार झाली
हो तू पुोळे घालत नाहीत का थोडं पण तुम्ही वर वगैरे नाही तर आपण अच्छा यदो
खूप मला कस नाही म्हणजे आम्ही टाकू शकतोय
ओके ओके हा तेच ना घालतात ना म्हणून विचारलं
हो आपलं हे तेलासोबत वगैरे काय
हां तेेलासोबत किंवा आ का नाही आम्ही थोडे तूप घालतो वरतून म्हणजे फोडणीला पण थोडे घालतो. आणि परत वरतून पण म्हणजे दम देतो ना आपण तेव्हा तेव्हा पण हा
म्हणजे प्रत्येकाची आवड वेगळी असते ना?
हा तेच ना म्हणजे विचारलं मी तूप पण देतो साईटून पण घालतो नं परत ते दम द्यायच्या वेळेला थोडस ते कोळसा वगैरे ते धुंदार देतात ना ते
हा त्याच्यावरती ते तूप टाकून अ छान लागतय म्हणजे त्याचं त्याचा स्मेल त्या भातामध्ये उतरलेला असतो.
खा अस त तस लागत ते हा म्हणून म्हणलं तुम्ही म्हण तशीच तुम्ही रेसिपी सांगितली. पण ते हा फक् ते एवढं म्हणजे स्मोकी वगैरे त्यावेळेस करतो आम्ही त्या तेवढच ऑफ
हा हा हां तुमच्या तिकडच्या भागामध्ये म्हणजे असं अहं व्हेरिएशन्स हा व्हेरिएशन जास्त असतात ना तिकडच्या भागामध्ये आपल्या इकडच्या भागापेक्षा
हो हो बघयची पिकनिक हा बोला ना आव येत ना हॅलो हा नाई असं आ तच की हे म्हणजे बनायचं थोडं तुम्ही बनवता तस थोडं फक्त हे असं स्मोक वगैरे द्यायचे त्यातच थोडं थोडं बदल करून तेवढंच मला असं काय वेगळं काय नाय. म्हणजे ते आवडतं ना मुलांना असं हो लहान मुलांच्या जास्त आवडीच असं स्मोक वगैरे दिलं की भारी वाटत ना त्यांना पण काय वेगळं
हम्म ह आणि त्याची टेस्ट काय वेगळीच लाग तेे
हा स्मोक येतो ना सगळं आपलं भातात खाताना पण आपली दह्याची कोशिंबीर केली हो. छानच वाटतो नुसतं बिर्याणी ते असेल तर काय प्रॉब्लेमच नाही.
होय होय होय हम्म हम्म हम्म.
म ते असेच आले पण तसंच करतो फक्त तेवढं जा हे दोन तीन त्यात तुम्ही केले त्याच्या कि दोन तीन बद्दल फक्त एवढंच की काय असं वेगळं नाही. तुमची रेसिपी पण छान ये.
हम्म हम्म मी कधीतरी असे म्हणजे मला रेसिपी जेवण बनवण्याची आवड आहे. त्यामुळे असं आज अजून मधून काय पण करत असते ह.
अच्छा
करायची ना आपली
पाहिजेच की काय आता लेडीज म्हणजे किचन मधे तर भर पुूर इंटरेस्ट असतो. ते काय रेसिपी रोज काही तर मग हो ना म ना आवडत का हो ना तेच की म्हणजे मुलांच्या आवडीचं मिष्टरांच्या आवडीच काय तर वेगवेगळं करत बसायचं काय करायचं ते
प्रत्येकाची आवड जपलीच पाहिजे.
असतच की तेवढंच म्हणजे घरात पण टाइमपास पण होऊन जातो ना ओ ताई. काय तर करत करत आपल्या हो ना आपल्या वेळ पण जातो आणि रेसिपी पण चांगली खायला भेटते कधी कधी बिघडते पण ते पण होत हा ऍक्च्युली मोबाईल मधल बघून तर मी एक दोन ट्राय केलं तर तर बिघडलंच माझ्या दोन तीन तर रेसिपी हॅलो हॅलो येतय का आवाज ताई तुम्हाला. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.